यन पया करते. हा म गेलो होत ना दुधन ते भरायला टाइम झाला. हम्म
मग मग त अजून जेवणं बाकी असतील.
नाही जेवणं झाली गरम गरम आमीच बाकी आता तूमी चौघीजणी हम्म. बाकीच्याचे झाले जेवणं.
आमचे जेवणं झाली सगळ आवरलं.
मलात टाइमच होत दुधांमुळे
हा हा.
हा ते लेट येत परत ते दुसरे. पण बरून द्यायला लागता ना अर्ध तास निघून जात.
हा हे दुधाच्या लय खेळ राहतेय ग. ते काय टायमला नसलं ते बरो घरात हा बरं ते एखाटी बाहेरच्या बाहेर गेलं तर त्याच काय वाटत नाही.
ते एक एक लिटर अर्धा अर्धा लिटरच भरून द्या ना अग त्याच्या मलाही टाइम होऊन जात.
हा.
हम्म.
ते कोण भरत व
हम.
कोण भरत अ
घरी राहिल ते घरी तर नंतर झाल्यावर मग जे म्हणजे जे रिकाम राहील ते भरून घेते. जेव जेव्हा जसं भरत कोणी भरीत असं. फिक्स नाही.
मलत ग अटनीच मारतायदिन त्या पिशव्या मला गाठणीच मारता येते नाही त्या पिशव्यांचे शिकली का ह आता दुधा वालायचा धंदा आहे तुमचा?
हा आता बरोबर सवय झाली.
ह.
गाई कााई मस्त बय म्हणून बारा तेरा काही
बापरे किती आणि एवढी वैरंग काडी कोण करत
कान करात
हाय
ते रात्या पप्पपा रात्या आणि राते कोय ना कोय राते
हा हा
हम् आता घासून ते नाही ना मका नाही ना हा मग घास अनवा का नाही आता तेी मुल घास बनवून ठेलेले ना
हा मग ते तरी वैरणी चकूत बणे
मात पावसाळ येत एवढ माता आणते काकायला कतीिवा येतं
हा ब ह
ह आता ज आहे जमा का येईपर्यंत दते मग नाही काय टेन्शन राहणार पण मग तर परत आलणार आहेच
हा ते घासबीस नाही करायच बाई तला कापायला लागत
घास आहे राहातो मका रात्री पात गवत आहे
असं हा हा
मग आता शध थोडं कमी
हा ते मामाच्या घर नाही का तर मुर्गा ग येलता ना आता म व वैरण अपायलाच नव लागत त एवढ ोडी सोय वैरण अपयच
च नाही म्हणे घासवा य टाकायचो सकाकारचा का टाकला का मग दिवस बत्तीस कोटी टयची बंगा त बर आता म्हणजे घास हे केला ना रोटरी केला ना ह तर तेच राहते म म काय येई पण दता म काय होल त मोठ झाली हम्म तगोड मर ग
आमची एकच गाय तरी कटाळात
आमचं एवढे शिन पाणी करायला लागत हम्म बाकी काय चालले
काय नाही नानांदबाईंच्या घरी गाडी घेतली का
हा गाडी इेतली तणे
हम्म हम्
हम्म आम्हाला जाणार रे ना अस चक्करकर
तुम्हाला चक्कर देणार आहे
मग आम्हाला जा भाऊ ननंद बाईला काय न बाई पंधरा दिवस लावला क्लासून परत नही.
हं हं नणंदबाई सगळीकडे थोडा थोडा चूना लाविल.
हा. थोडच दिवस क्लास लावला परत मेन यांच्यावर म्हणजे नाही ना, त्यावर त्या जायच बंद झाले.
हा आहे ना.
हा
हा हा
लागेला व्हताना.
हा का?
हा यकाने पुरा नही केला.
ब्रम्हपूरये? हं हं.
पोरं आहेत ना खेळायत्या.
काय होतंय? का
हम्म पप्पा निघाले मळ्यात, रडू राहिलं वाटतं माग लागलंय.
मळ्यात म्हणजे झोपायला मळ्यात जातात का?
हां मळ्यात जात्यात, त्याणला घरी नाही करमत. घरी लई पोरांचा गागाट राहतो ना. मग ते म्हणतात मळ्यात निवांत राहतो माणूस. ते म्हणजे किती भरपूर? लॉकडाऊन जसं झालं ना तशे ते माळ्यातच जाता झोपयला. हम्म.
बरंय का ना?
हम्.
माण म्हताऱ्या माणसाला शांतताच लागती बाई. अन हे लहानल्या पोरांची वच वच राहती.
केवरहि झोपती नाही, केवरही त्यांचं व्हय गडबड चालती. आता सगळे खाली गेले काही अभ्यासं करताय. बरं थोड्या वेळाने आले का अशा पूर्ण घरात म्हणजे पूर्ण गल्ली शांत राहते. फक्त आमच्या इथं आवाज येतो.
ब्रम्हचा अभ्यास झाला का? हा ना.
ब्रह्मचा अभ्यास चाललाय ना. हो ना जते फक्त काढता.
हा ना. हम्म.
दुसरं काही नाही जमत आजून.
मावला काल म्हणतो. या सगळ्या माझ्या मावश्या येयेल. तुझ्या मावशा आल्याय का? ती म्हणती हि एक माझी मम्मी आहे. ह्या सगळ्या बा
हा नंतर बोलतोय. ना गं मला म्हणतो होत मी त्याच्या हात त्यातून ना यंगल हय घेतलं, माल म्हणतो तुझ्या मम्मीला सांगू का? म्हणले सांग ना. फोन लावून दिला, मग म्हणतो नाही सांगायचं मला काही.
अं अहं, बोलून त लई शाहना ये. करु देत. काल तर तिथून बंदूक घेतली.
घरी येऊन तेवढ्या गोळ्या पूर्ण संपावल्या. घरी येऊन तेवढ्या गोळ्या पूर्ण संपावल्या तेव्हा ती बंदूक
खाली कर, खाली कर ना. हा ना. आ मम्मी, हं हं. त्याचे पप्पा म्हणायचे घेऊ नको, घेऊ नको म्हणे आपल्याला नवीन घ्यायची, गुरु दादाला घ्यायची, तुला घ्यायची, तू घेऊ नको हि बंदुक. तू का आसा ठेवी तो, ठेवी नास तो.
नाही आता विसारले परत. रात्री घ्यायचा, ठेवून दिली होती ना सारख कायचा कांज्या अन काकु बंदुक काढून देऊ. हं आता विसरला.
हा.
हा कितवीला गेला गं तुझा दादा पहिलीला हा ना ह करतो का तो अभ्यास
मग पण मस बोलाय लागते. सगळे काढते पण मंगलई तोंड वाजवन काढते.
तो लय ए तोंड वाजवान ये ते शिक्षण कमी अन त्याच तोंड वाजवनच जास्त हाय एटा ह अल् ओट करा डूस सोडा अवघडे पोहालायच बा किती बटके कर त्याचा वाचेन द्यावा
सगळीकडे सारखेन चय आमचे तसेचय
ह अडड
आता अभ्यास झाली मगच रागून अभ्यास हाता म्हटलंवायच ना रोप द्यायचांय टाकायला
नाय डिडू होतड आमचं होतंय कय होतड-होतड नाही आम्ही नाही माडसां विलासन बुक केला
आम्हाला करायचं चाल त्या दिवशी चाललं होत म काय ते केलं त्याने
हा हा आम्ही त्यांच्याकडेच बुक केलं. हम्म आमचं पिंपळगावला राहंत पण मग त्यांचं आलं बुकवून गेलंय ना ते ऑर्डर नव्हती घेत आता
हो काय
हा त्याच्यामुळं मग ये ना दुसरीकडे ते यांच्या कधीला
आमचं ही तिथंच राहतं मग ते घरीला तांढ रात होते मग किती पाऊस आला ते झाकायच ते हे करायचं
हा आता कोण नाही राहतेय गं घरी
नाही ते एक वर्ष करायल होतं ना ते किती त्याच काळजी घ्यायला लागत लहानपोरां सारखी
हा असं नाही असं नाही ओट करा ओट करा न अस ओट करा आमचं ते ग्राफ्टेड राहतं ना सुका त्या ना त्याच्या म आम्हाला ग्राफ्टेडच घ्याव लागतं हम तेलाच माग जाते बाई परवडत नाही पण मग काय आता सुकव्या मुळं मग हा आमच आवडला.
हम हा पोरं नमक्या अब्यास करतेय का बडबड करतेय
हे दोन आहे ना ही एक साडी नेसली ना दुसरा वरडतोय ओट कारा इलेक्शन चालू झालंय त्यांचं ओट करा ओट करा हा
घर मग बदान चांगलं करा
हा आ माझ मी आढवले हे बगा एव्हडं आणी भाजीन ते
आहे ना अ य हा ये य अजून येईल नाही दुधास घालायला जायला
हा हा दुध मग मला वाडलाला आहे त्याना हा- हा ओट करा ओट करा ओटची फाईल द्या. चल केवढं दूध नाही विकलं जात का गावात
याक टायमाच इथं देतो एक टायमाचं म्हणजे काही उकाडेन काही तिकडे
हा का ह-ह दुधाचा रंगा चांगला आहे पण
एखादा दिवस
हम्
पण मंग ते डेरीला नव्हतं ना परवडत
हा ते घेऊन बसतात तेच चांगल आहे अग
हे असलेच कमी व्हाव आता
हा का
तुमचं राहतं क नाही घरचं
आमचं घरचं काय म्हणजे एक टाइमाच देतो तीन लिटर एक ठिकाणी आणि बाकीच घरीच ह
हा ना बरं ना
तेवढं म्हणजे डेिपकोंडा सुटला एवढं देतो फक्त बाकीच घरीच लागत आम्हाला
हा ना बर ना तेवढं तरी विकत परवडत.
परवडत नाही ना आपल्या सारख्याच्या घरात टर होणारच नाही त्याशात बी
ह आम्हाला नाही का आम्ही माग तवा एकत्रच होतो तेवा दूध आणायचो ना अजिबात पुरत नव्हतं. ते कधी एवढं एवढं दुध पाहायची सवय नाही. ते पुरतच नव्हतं कारण आता सगळ्यांना घ्यायला लागत अस सगळे दुध आणि चहा प पप्पाना दूध लागत हे बाकीचे ही दूध घेत्या जसं लागतच दूध जास्त हा खालच्या पेक्षा आम्हला जास्त दुध लागत खाली एवढं एवढं राहत दूध
आत खालचे माणस ये कमी
हा
हम्म करू का बंद मग हा